हॅलो
हॅलो
हा ताई नमस्कार
नमस्कार ताई कशा आहेत?
मी मजेत तुम्ही कशा आहे?
मी पण मजेत आहे आपण पर्यावरणाबद्दल बोलायचं का?
हो चालेल
चालेल ना तुम्हाला काय वाटतं पर्यावरणाबद्दल आजचं पर्यावरण? आणि परिस्थिती कशी आहे?
दहापटावर आजचं जर म्हटलं गेलं तर वृक्षतोड ही खूपच मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.
हो ना
अ म्हणजे अ सिटी सिटी मध्ये कसं मोठे मोठे काय खाणे उभारणे उभारणे करणा देता आहे त्याचप्रमाणे अ मोठे मोठे रस्ते काढण्यात आले आहेत त्याच्यासाठी त्यांनी खूप वृक्षतोड केली आहे आणि शेतकरी शेती करण्यासाठी म्हणजे तेवढी परवाई जागा त्यांच्याकडे नाही आज
हम्म
झाडे तोडल्यामुळे बघा- ऑक्सिजन पण आप त्याला चांगला योग्य प्रमाणात मिळत नाही
मिळत नाही खरंच आहे ना म्हणजे आपलं जे अ निरोगी जीवन जर आपल्या जगायचं असेल स्वच्छ तर आपल्याला खर तर पर्यावरण हे आपल्याला एकदम संतुलित ठेवणं फार गरजेचं आहे खर तर पण काय आता वाडती लोकसंख्येमुळे गरजा वाडल्या आणि गरजा वाढल्या त्याच्यामुळे ह्या सगळ्या सुविधा त्याच्यामुळे पर्यावरणाच पूर्ण म्हणजे -नुकसान होतय इथे म प्रदूषण काय दिवसेंदिवस वाढतच चाललंय सगळं समजतं माणसाला पण ते म्हणता कळत पण वळत नाही असं काही ते म्हणे ना ती लागू होते माणसाला
बरोबर तेच नाही आणि पर्यावरण जर चांगलं राहिलं तर प्रत्येकाचे आरोग्य चंद राहतात ना
तेच ना आणि किती मोठ्या प्रमाणात म्हणजे आता झाडांची आता इकडे नाशिकला तर इतके झाडं तोडले त मागे अजूनही चालूचय म्हणजे त्यामुळे ह्या वर्षी इतका-आ भयानक उन्हाळा होता जे खूप वर्षांनी एवढं डेंजर होऊन हो त ह्या वर्षी कं भयानक गरम झाल आणि खूपच
तेच आणि पाऊसही नई ना त्यात त्यात पाऊस पण नाहीये मी
ज मागच्या आठवड्यात अक्षरशः पूर आलेला होत आणि आज एकदम कडक उनय अशी परिस्थिती आज
उष्णता सगळीकडे उष्णताच
हम्म जे अक्षरशः दम असा हेऊन येतो की वातावरणामुळे नको नको होऊन जातो कुठे बाहेर पडायची सुद्धा इच्छा होत नाही त्या उन्हामुळे खर तर
बरोबर आहे ना लहान मुलं झाले वयस्कर बुद्धमान झा यांना खूप त्रास झाला असेण करावा लागतय
खर तर झाड लावायला पाहिजे तर ते आहे तेच तोडण्यात येतं आहे अशी गंमत झाली आता
नाही थोडा तुम्ही ते मान्य आहे पण मग त्यासाठी तुम्ही एक दुसरं झाड लावा ना
लावायला पाहिजे आणि ते एक झाड किती वर्षांनी एवढं मोठं होत असत. आणि- ते इझिली म्हणजे तोडून मोकळे होतात लोकं
आपणच वृक्षतोड करतो मग वा चितिततेचे सर्व येतात
हो हो ना ते तर अजून वेगळंच प्रॉब्लेमय
म्हणजे प्रत्येकाच एक जीवन वेगळ असतं बघा ना आपण जर त्यांची जंगल तोड केली तर ते शहरात येणारचय
ते शहरातच त्यांची काही चूकच नाही तिथे माणसाचीच खरंच चूकय
म्हणजे आपण आपलंही नुकसान करतो त्याचबरोबर प्रत्येक प्राण्यांचहीक सांग करतोच
तेच
आणि पर्यावरण म्हणजे माणसा-च्या जीवनाला पर्यावरण ही गोष्ट खूप महत्त्वाचीय नुसतं झाडे नाही बघा ना शुद्ध हवा आपल्याला मिळायलाच पाहिजे पाणी आपल्याला चांगलंच मिळालं पाहिजे का् प्यायला
ज्या गरजेच्या गोष्टी किंवा म्हणजे त्या गरजेच्या आहेत तिथेच आता असं होतंय त्यामुळे तर आयुर्माना आता कस माणसाच हळूहळू हळूहळू कमी होत चाललेले आहे
हो हो
म्हणजे
हे आता कसं वाढतय लोकसंख्येमुळे एवढे प्रॉब्लेम येत आहे पूर्वीच्या काळ लोक बघा नव्व नव्व शंभर शंभर वर्षापर्यंत एकदम व्यवस्थित आरोग्य होतं त्यांच
आता आता पन्नास साठ झाले का विषय संपला आता काही खरं नाही याच्या पुढे आशी गंमत झालीय पन्नास साठ पण नई पंचवीस तिसाव्या वयामध्ये सुद्धा येत आहेत म्हणजे कोणाच केव्हा काय होईल ना काईच सांगता येत नई
मग त्याला त्याला आपण दोषी आपण स्वतःच आहोत
स्वतः
पर्यावरणाच नुकसान आपणच करतोय त्याच्यानंतर आपण हायजेनिक पदार्थ खातोय
तस ना म्हणजे शुद्ध हवा घेणं गरजेचं आहे पाणी स्वच्छ मिळणं गरजेचं आहे जसं आपण अन्न औषध वगैरे सगळं घेतो तसं ह्या सगळ्याोष्टी पण महत्वाच्या आहेत तरच तर ते आयुमान वाढेल पण मग आता तिथेच जर अशुद्ध तर सगळी गोष्टी जात असतील तर कसं काय तो माणूस जगेल
जिथ आपल्याला ऑक्सिजन फुकट मिळत होत तेिणो तेऑ ऑक्सिजन घेण्यासाठी आपण हॉस्पिटलमध्ये पैसे भडतो ना
पैसे भरतो खरंच आहे ना आणि आता काय झालंय प्रत्येक घरामध्ये माणसं कमी गाड्या मोबाईल हेच जास्त झालेलं
मोबाल जास्त झाल्या पची संख्या वाढ आहे बघा ना आताठ ते पक्षी दिसत
दिसतच नाही म्हणजे साधा चिमणी कावळ आहे ना ते सुद्धा दिसे ना असे झालेले आहेत
प्रत्येकची प्रत्येकाला म्हणजे आपल्या पाासून नुकसानच झालेलं आहे
हो म्हणजे आता लहान मुलांना साधी
व बसणार कुठे ना
हो म्हणजे साध्या चिमणी जरी दाखवायचं म्हटलं ना चिमणी कावळ तरी ते आपल्याला सहज असं व दिसला आणि दाखव मुलांना असं होतच नाही
भरपूर जणांना माहित पण नाही खात चिंडी गाऊ
हो ना आता अजून तर पुढे दिवसेंदिवस अजून बिकट परिस्थिती होणार आहे लोकसंख्या तर वाढतच चालली म्हजे लोकसंख्या वाढली म्हणजे बाकीच्या गोष्टी पण वाढत चालल्यात
लोकसंख्या वाढल्या म्हणजे प्रत्येकाला सोडीनुसार त्यांच्या सुविधा न वाढवण्या
हो तेवढच मग गरजा वाढतात. हम्म. म्हणजे आता परिस्थिती अशी झाली ना, का कुटुं अ असे छोटे- छोटे होत चालले आहेत. पण त्यांच्याकडे असणारे साधन ही. जास्त आहेत आग, म्हणजे घरात मोबाईल जास्त, गाड्या जास्त. सगळ्या सुख सोयी असतात, आणि माणसं मात्र घरात कमी असतात.
पूर्वीचे लोक सायकल चालवत होते त्यानी प्रदूषणही नव्हतं आणि त्यांच म्हणजे आरोग्याला तो व्यायाम होत हो आता प्रत्येक छोट्या म्हणजे दहा पंधरा वर्षाची मुलं झालेली आहे की लगचड्या शिकून घे
हो आजकालची पिढी म्हणजे असं वाटत जन्मताच हुशार आलेली काय
अ.
अच् आहे ना.
प्रत्येकाला मोबाईल पाहिजेच आहे, प्रत्येकाला ती गाडी पाहिजेच आहे, आणि प प्रत्येक घरात प्रत्येकाच्या दोन-दोन गाड्या असतात.
हो. समोर शेजारी कोणी घेतलं, की आपल्या घरात पाहिजे. बायकांचा तर फार आट्टाहास असतोय या बापतीमध्ये.
तस गाव गावाकडचं वातावरण बघा तस सिटी सारख नसतय एकदम सु सुरळीत असतं. त्यांना म्हणजे, आरोग्य ही त्यांच चांगलं उत्तम असतं.
अगदी स्व
मस्त पाय पाय चालत जाता शेत शेती. तर त्यांची त्यांची कामे करतात पूर्ण ते घरी येतात आणि त्यांचा उत्साह ह वाढत असतो.
तेच ना. आणि आता प्लास्टिकचं पण इतकं प्रमाण वाढलंय ना जे काही दिवसांनी तर प्लास्टिकच काय होणारे देवच जाणे म्हणजे, कसं काय नंतर त्याचं एक तर ते विघटन पण होत नाही त्याच. म त्याच करणार काय असं.
प्राणी, पक्षी ते प्लास्टिक खाता. किती त्यांना इजा होत असेल म्हणे.
आणि त्याच्यामुळे काय होतं आपल सगळं त्यांना द्या वगैरे सगळं सगळं त्या प्लास्टिक त्याच्यामध्ये जातं, ते पाणी पण खराब होतं. पुन्हा ते स्वच्छ होनं, आपल्याला तेच प्यायला येतं. कितीतरी म्हटलं तरी त्याच्यात काही ना काहीतरी अंश त्याचा राहतच असेल ना. हे की नई?
हो ते पण झालं आणि गाय झाल्या, मशी झाल्या यांना थोडी माहित ना ते प्लास्टिकाय ते खावं
प्लास्टिक म
ते खाल्ल्यानंतर त्यांना त्रास होतो. त्यांच दूध आपण पीतो म्हटल्यावर आपल्या हे आरोग्यावर तो परिणाम होतोच ना.
ते साखळी बरोबर तयार होते आणि तर त्याचा म्हणजे एक जण काहीतरी करत पण मग त्याच, सगळ्यांनाच भोगावं लागतंं असं ते.
आणि म्हणजे प्लास्टिक वरती बंदी जी आणली होती, मध्ये ते खूप चांगलं केलं होत. सरकारने.
तेच म्हणजे माणसाचं म्हणजे, माणसाच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच होतोय. पण त्यामध्ये सगळे प्राणी पक्षी सगळेच भरडले जात आहेत. असं एक पण हे नाही आहे का, वर त्याला त्रास नाही होणारे वगैरे.
सिटीत खुपचं आपल्याला प्राणी पक्षी जे काय होते पूर्वीच्या सकाळी बघा उठणारे पक्षी ते आता बघत नाही, कारण कारण, त्याच असं आहे की कारखाने वाढलेत. त्या प्रदूषणामुळे त्यांना त्रास होतो काही मरण पावता किंवा म काही त्यांचे जंगल तोड झाल्यामुळे ते उडून जातात
म्हणजे लोकांचं काय मत असतं की, सरकारने हे करायला पाहिजे सरकारने ते करायला पाहिजे. पण एक नागरिक म्हणून आपलं पण तर, कर्तव्य आहेच ना हे सगळे जण विसरून जातात. म्हणजे सरकारनेच झाडं लावायला पाहिजे का नाही आपण आपण पण ते करू शकतो किंवा सरकारने काय नियम काढायला पाहिजे का वापर नका करू वगैरे हे आप आपल्याला पण कळत ना कि आता आपण बाहेर चालूय काही पण खरेदी करायला चालूय सुरुवात करायला पाहिजे तेच ना आता आपण बाहेर चालोय तर मग आपण आपली घरचीच आपण पिशवी घेऊन जाऊ शकतो ओक नाही म्हणजे आपल्याला समोर च्याक मागाची गरज नाही पडणार अस तेच ना आणि मग हो चालेल चालेल ओके